हॅलो येतोय का आवाज.
हो येतोय तुम्हाला येतोय माझा आवाज.
हा येतो ना झोपलं का बाळ?
हो झोपलं बाळ झोपलं. काय झाले जेवणं
हा जेवण झालं तुमचं
माझंही झालं इतक्याच चक् कर मारत होती हम् तुमचं झालं जेवणं.
अय याला घेऊन जावा हो जेवण आमच लवकरच जेवण झालं.
अछ
जेवण लवकर झालं का मग बसायच. नि म्हणत मग लाईट पण राहते ना लाईट ह पावसा आला का लाईट जाते ना.
हो पासून लाईटही जाते जेवण झालं का बस याच निवांत म्हटले. जेवणं खाऊन करत जेवण वगैरे झालं. हम्म टी व्ही बघत बसायचं मस्तपैकी.
हा. तेच ना मग त्याच्यामुळे ना. पटकन जेवण करून घेतलं ना तर बर आता टीव्ही बघायला म्हणजे आता हे कॉल चालू झाले तसं फार डोक मॅड झालं.
म्हणजे मी आता केव्हाची वर येऊन बसले.
ह ना झाले का तुमचे टाॅस्क कंप्लीट नाही अजून?
अ नाही अजून.
हम् हम्म बाकी काय चाललं?
काय नाही आता हेच. आवरलं आता इतक्यात मगशी आवरलं म्हटलं आता आवरू अ मग करू चालू आता वेळही भरपूर झाला त्यामानाने आता
दहा वाजले ना वाटत दहा सव्वा दहा झाले.
हम्म दहा वाजून
सिरियल वगैरे बघता का नाही?
सिरियल हे ना मराठी सिरियल बघते. पण मग तरी हा हा ते कंबळी आणि ते ते मालिका त्यांना हे पोरा नी पोरीला आवडते ते. अ कोणत्या चॅनलवर आहे काय माहिती.
झी मराठी.
झी मराठी वरील.
हम्म झी मराठीवर आम्हीही बघतो घरामध्ये टाइमपास संध्याकाळचं. एकदा साडेसात ला सुरु झाला का साडे दहा पर्यंत देव माणूसपर्यंत
हा तेच चालू असतं मग ते त्यांना सगळ्यांना म्हणजे आम्हाला घरी आवडते ते मालिका ते भज्या ता असं समजायचं का काल दोन दिवसापासूनं पाहिलेलाच नाही ते. कारण वेळचं भेटतं नाही ना त्यांच्या मुळे
हो माझं ही तेच विषय आहं आणि काय म्हणत्याला आता सध्या ना आमचं ते डेट टू एच ते रेंज मुळे प्रॉब्लेम येतो. त्याचं ते नेटवर्कच गायब झालं आणि ते गायब झाली ती बंदच पडले. आता डिश टी व्ही चेंज करायचंय आहं पाऊ आता एखादा घ्यावा लागेल.
हा
हम्म कारण कि त्याचा तो बॉक्स ना पर्ण खराब होऊन गेला. मग दोन तीन दिवस झाले टीव्हीचं बंद आहे असा कंटाळा येतो घरामध्ये‍
ह् अ टीव्हीची सवय आहं आणि तेच हे आता पाहिजे ते एकदा सवय लागून गेली ना का लागूनच जाते पहिलं नव्हतं हे.
आणि ते घरात नुसता अहो टी व्ही ब नाही का टीव्ही चालू नाही तसं बकास बकास वाटतं असं. टी व्ही चालू राहिला का जरा बरं वाटतं नाही का असं.
आच्यात हम्म. हम् काहीतरी कराव मग म्हणजे म तेही पाहिजेच आहे ना. मोबाईल ने माणूस मेन म्हणजे ना अक्षरशा माझं डोकं दुखायला लागलंय यानं.
ते मेसेज बघून आणि कॉल करून त्याने ह्अ,
सुरुवात आहे ना तुमच पण किती प की फर्स्ट टाइमच आहे ना तुमचं पण? कॉलिंगच हो माझं पण.
मी तर आता काल परर्वा जॉईन झाली आहे.
माझं मी पण दोन तीन दिवसापूर्वीच झाली हे.
हा ना, अ लास्ट तारीखे म्हणता, एकतीस तारीख मग काय माहिती.
हो ना, त्याच्यात कंम्प्लीट करायचेत सगळे.
हो ना, तेच ना ते झालं पाहिजे पूर्ण. वीस, किती तीस असतात?
हो थर्टी आहेत ना तीस.
हो ना.
हो ना, मग ते कधी पुरे करायचे एवढे.
कधी होतो बाबा, आणि आस काही हुन जातात ते, कोणाला वेळ असतो कोणाला नसतो, मग ते नाही ऍडजस्ट होत.
हो ना.
आता गुरुपौर्णिमेचं काही स्पेशल केलं की नाही.?
नाही काहीच नाही, नाशिक गेले होते दवाखान्यात.
हा हा.
म दवाखान्यातून जाऊन आले, चार साडेचार ला आले. मग साडेचार ला आल्यावर चहा पाणी झालं. मग स्वयपाकाची तयारी, हा मग म्हणून दुपारी हे ना, शक्यतो दुपारी कोणाला कॉलच केले नाही मी.
अच्छा.
दिवसभर कॉलच केले नाही. मग आता आल्यापासनं तुमचे किती कॉल झाले आज?
माझे आता दोन पेंडिंग आहेत, फक्त आता तुमचं झालं का एकच राहील, म आजचा म्हणजे मी रोज पाच पाच नाही का माझं टार्गेटय असं.
हो ना.
हा, पण आता ते दोनच दिवस राहिले तर ते कंम्प्लीट करावे लागतील.
हो ना, पाच पाच तर होणारच नाही कारण ते
हे बाळामुळे नाही का, हा बाळामुळे पण थोडंस माझं हे हुन जातं ना, मधूनच आवाज आला क म त्याला घ्यायचं आणि परत मी जॉबला पण जाते एका ठिकाणी पार्ट टाइम, ते बिलिंगच काम करायला जात ते, मग ते पण तिथून पण आल्यानंतर थोडसं लोड येऊन जातो खूप.
हा, म्हणजे आता बाळाला टाकून जाता का?
हो, दोन तीन तास साठी जाते ना.
हा, काय काम राहतं तिथं?
बिलं ग बिलं, शेतीचे औषधं तयार होतात जे तिथे फक्त तर मग बिलं तयार करायची, बुले बनवायचे ब असं.
हा म्हणजे दुकानात असं, औषधांच्या.
हो हो त्याच्यातय.
हा, बरय आता काहीतरी घरी बसल्यापेक्षा
हा, मग आणि कसं मी पहिल्यापासून करत आली त्यांच्याकडे. मग त्याच्यामुळे करतात ते ऍडजेस्ट.
हा.
मग काही हे काही ते.
हा चांगलंय उलटं चांगलंच आहे, मग त्याच्यामुळे हे असं काहीतरी अ केलं ना, क मग असं असं वाटतं का नाही स्वतः मी काहीतरी करतेय..
हो.
मग त्याचे दहा दहा रुपये का होई ना पण स्वतःचे असतात ते हक्काचे.
हो ना आणि काहीतरी करत राहिलं पाहिजे मग माणसाने बसुन नाही राहायचं. काही ना काही कुठ रेट्या करावच हेच वय.
हेच वय नंतर काय नंतर नाही होणार काही, करता करता. आज दहावीज झालंय.
अच्छा दहावी झालंय का? हम्
त्यांच काय ते शेती करावं लागत.
हो नाही काय, शिक्षणाचा काही नाही अनुभव महत्वाचा. शिक्षण करून करून कायतरा अनुभव पण तेवढंच लागतोच.
अनुभव लागतो खरं, हम्म आपण आता समजा. हा तर समजा शिक्षण कमी जरी असलं समजा आणि एखादं- असं आपल्याला काम वाटेल का नाही बा करू शकते तर ते करू शक-
हो हो आणि मुळात म्हणजे ठरवलं तर सगळंच
ठरवलं तर सगळंच करु शकतो. आणि हा आणि माझं कसं मी जे एखादी गोष्ट जर बोलली ना मला हे करायचंचे आहे. मनापासन असलं ना ते मी करतेच होतच माझ्याकडनं मग ते.
हम्म, नाही पण स्त्री म तेवढं ह आहेच पॉवर आहे. एखादी गोष्ट ठरवली का ठरवली करायची म्हणजे करायची.
हम्म आता माझी बहीण ना टू व्हीलर किती दिवसाची स्कूटी शिकायचा प्रयत्न करते पण येतच नाही तिला. ती सारखी म्हणती. ते कसे काय शिकायचेग, कशी काय करू म्हणे.
मला सुरुवातीला इथुनं ते आम्ही जेव्हा घेतली नाही तस नव्हती फक्त सरळ चालवता यायची. पण आता यायला लागली. आणि त्यांना काही नाही थोडं नॉर्मल एकदा दोनदा अस वाटतं आपल्याला एकदा हात बसला का मग काहीच टेन्शन नाही. थोड्या दिवस.
तेच तर, ती म्हणे मला क्लास लावायचाय.
हा आणि ते घरात असेल ना कोणी त्यांना म्हणायचं मागे बसा थोडंसं.
मुलं आहे तिचे मोठे मोठे मुलं आहेत.
हा का मग त्यांना सांगायचं ना मुलांना. हम्म
होत नाही तुला, मुलं ते म्हणता काय करायचं तुला गाडी शिकून.
ह असं थोडी म्हणा काही ना काही चालूच ठेवा लागतं ना बाबा, इमर्जन्सी वाटलं तर स्वतः कुठतरी जाता येत.
हो मग मला तर अ म्हणजे कोणी गाडी शिकवलीच नाही.
ह
मी स्वतः डायरेक्टली बसले मला येईल तस मी, पण पडले नाही पण स्वतः एकटी शिकले. नाही माझ्या मागं कोणी बसलं नाही काही काहीच नाही.
उलट मेन म्हणजे तुमच्यातना कॉन्फिडन्स लेव्हल पाहिजे बरोबर सगळ्या गोष्टी होतात. कॉन्फिडन्स असला ना की बरोबर होत पडलं तर पडल बाबा पण आली पाहिजे.
हा आणि मेन म्हणजे मी घाबरत नाही. काय सगळ्यांनी आणि हे होईल का ते होईल. होईल काय व्हायचं ते बिंधास बसते मी आता फोर व्हीलर सुद्धा चालवते.
अरे बाप रे अरे वा छान छान मस्त.
हो ट्रॅक्टर चालवते, ट्रॅक्टर पण मला येतो.
हा ना? ट्रॅक्टर चालवलं म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या मी असं ऐकलेल आहे. कोणतीही गाडी चालवता येते, चालवता येते बघ मी अस ऐक लंय, की टॅक्टर ज्याला येतो ना त्याला बाकीच्या गाड्या पण एकदम व्यवस्थित चालवता येतात.
चालवते मग.
छान वाटलं बरं का तुम्हाला गाडी चालव तेच की.
आणि म्हणजे एक इच्छा होती मनामध्ये, का नाही मला शिकायचं आहे. आणि शिकले तर शिकलेच असं नाही का घाबरत.
की मला फोर व्हीलर शिकायची आहे. पण तो योगच जुळून येत नाही. क्लास वगैरे लावून शिकणार आहे पण मी कधीतरी शिकेल आयुष्यात.
नाही शिकायचं, ‌मग चांगली गोष्ट आहे शिकलं ना तर कुठेही काम येतं आडी अडचणीला. कोणाच्या पाया पडायला नाही लागत. हम्म, ते केलच पाहिजे.
क्लासही लावला तर चांगली गोष्ट आहे त्याच्यात पण शिकवत लवकर. चल मी करते कॉल, हम्म हम्म.